द्याची किती काळजी बघरां उद्या उद्याची किती काळजीब घरांगेतून या्या उद्याची काळजी बखरां घेत ना बरो उद्यास नंतर बोलू काही परवा आहे तद्याच नंतर बोलू काढ सर्वन पुष हो शपू का ्म््् शब्द अस असू दे हामध्येध्ये का अजी बस बोल आ
े ह काा म
काम का
काय होय
ह
त्या नाही च्रर जरा
हा कुठे गेली पप्पा हम,
हम् आणि काय
हा देखील आपल्यासाठी एक शिक्षक अस नवीन ठिकाण नवी नाही वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते
क
आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकव,
काय तिथला आवाज याय लागलाय कशाचा पावसामु काय करनच, ह
ते एक हॉटेल आहे का मागं
हम्. आवाज याय लागलाय तिथला सगळा, पावसाचा एक आवाज आता, आवाज कमी येतोय आलकाल काय येत नाही सरळ.
होय, काय करायचं?
हम्म.
ते घ्या ना हेय घर म गर चहा कॉफीच ते. त्या मुळे त्याचा आवाज रेडिओ चालू आहे तेजा. काही योजना अपयशी ठरतात. काय करायचं? आपण लच परिस्थितीनुसार स्वतःला ब हा
आवाजानं
कोणत्याही परीक्षेत विचारलं जातील पण, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज नसते मंडळी तुमच्या काळात संवाद कौशल अत्यंत महत्त्वाचं होतं, लोकांशी बोलणं बर अग आहे तो बर काय करू? मतभेद असतानाही आदराला संवाद साधण आणि स्वतः काय कळेना काय. मित्र-मैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय, समाज. आता एवढा फोन बोल मग परत बघतो कोण अर्ध्या दिवसाला आता उभारून काय करू? म्हणून तेवढं टास्क कंप्लीट करूया म्हटलं. आणखी गोष्ट आपण शिकलो म्हणजे प्रत्येकाकडे असवढ ते काम करत करत करत बोल. म्हणजे बघा ना शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात तर एखादा कार बोलायचं कसं? एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त. शॉक ना तो सामान्य माणूस जगण्याच तत्त्वज्ञशी प्रोटोकॉ आहे त्यामुळे आयुष्याला काय करायचं? आणि प्रमाणपत्रांची चौकट य पाहण आपण कमी केलं पाहिजे, अभ्यास महत्वाचा आहे. त्याचबरोबर अनुभवांची शिदोरी जमवली तेवढं बोल, काय करायल्यास? अनुष्का पण आली वाटत ऍडमिशन करून. लोक हीच काय काय झालं? फी च काय विचारलं नाही ग मी. तिला खर ऍडमिशन तेन करून आलो म्हणली पप्पांसोबत गेलतो झालं झालं, झालं ऍडमिशन. जीवना सर्वात मोठी विद्या मग आता तिचं एक ऑगस्ट पासून कॉलेज चालू आहे, मग तेच आम्ही म्हणाल तो बिझनेस बिझनेस चालू गेलो असतो एवढ्यात काय तर म्हणजे मला पण एम्ब्रॉयडरी येते ना. आणि तिला पण चित्रबित्र ते कॅनवस हे ते बघून केलो असतो. समाजाशी जोडलं जा मग तेच म्हणली मग तिच पण कॉलेज कस आहे सोमवार, मंगळवारी नऊ ते पाच. परत बुधवार, गुरुवार, शुक्रवारी नऊ ते चार. आणि शनिवार, रविवार सुट्टी.
अगं बाई म्हणजे
चार दिवस ते पाच दिवस कॉलेज शनिवारचं असच नाही तिच सुट्टी तिला शनिवारची.
जी
अचछा प आपण अधिक दि
हा पाच दिवस
य
हा
ष्यण म्हणते ्पा मारायराय काय करायचं प्रत्येक कॉज थांब प थांब ग
झालं तिला तेच घ्यायचं तर तिच्या मनासारखं मिळालं तिला
हो
आता खुश खुश असल लय
हम्म का होय होयच की
मी पण करायच आहे कोणतीला करायचं आता आवरून स्वयंपाक आवरून पप्पा कामावर गेल्यावर बघायचं मागणं करायचं तेरा ममी बरोबर बोलायला
हम्म
काय माहणत बघायचं आं होय होय करायचं ते आवाज कटवाय लागलाय होय आवाजच येणं झालाय काहीच हॅलो आवाज ये ना
हॅलो मला बाकी बा ह्याचा आवाज आला हॅलो
हा आता यायला आवाज, हम मगाशी कट झालता हम् नेटवर्क नसेल एकदम आता वातावरणामुळ.
तेच कि व
बाजाऊ सगळं हे झालं नाही वातावरण पावसाचं
होय होय
त्याच्यामुळे आणि काय?
अ का नाही
हम्म - काय आवरत आवरत नाही काय?
होय काम लई असत तुला
हम्म चपाती करायच्या आहेत. कणिक मळायची हाय
हम्म
कामा अर्धे अर्धे राहत्यांत सगळी मग
असं आता झालं थोडा वेळ झाला. एक आठ नऊ मिनटं तीन चार मिनटं
तीन चार मिनट कध होयाची प पाहि तिला त चा प्यायला मग तिला अजून फोन घेऊनच बसल्यास काय आवर माझं रात्र पाहायचं जेवणाच
हम्
मग काय? हम् आणि
ह काय नाय.
हम्म, पाणी घेतल्यात घ्यायय लागल्यात. करते येतील आता आत.
व्हय का रेडिओ लावून बसल्यास का काय?
होय मी लावलाय नव आत्ता. आत्ता लावलाय ते पावसानं आवाज इना म्हणून जरा आवाज वाढवलाय तर तेला लईच आवाज झालाय. पत्र्यावर वाजतंय नई..
हा
त्यामुळे ते आवाज जरासं वाढवलय. ते लईच वाढला आवाज.
असू दे
आत्ता जरा कमी केलो.
हुं
आता लावायचा कुकर, चहा घ्यायचा मग बाकीच बघायचं काय काय करायचं ते
आई काय कराल्या?
आता भाजी काय करायची मी पप्पाासनी विचारतो, काय म्हणत्यात बघतो
हुं
त्यांना वेगळं काहीतरी करून द्यायचं तर ऑमलेट करायच बघूया काय म्हणत्यात
हम् चालतंय.
हम्म आणि काय कमी आला वाटत पाऊस?
व्हय... व्हय
येतीस काय मग?
व्हय व्हय येतो की व्हय व्हय.
कारण चहा आता उखळलाय
होय कि येतो
हुं लवकर ये आणि कोण आहेत मैतरणी
आहेत कि मैत्रिणी नाझिया तेन हायत
त्यांचं काय काय ऍडमिशनचं ग
कशाच अँ ऍडमिशन ती पण माझ्या पण मी बघितलं तेच कॉलेज बघायल्या भक्ती काय पुण्याच म्हणत्यां स्टेपी म्हणत्या बघू जमलं तर गॅप टाकणार आहे
खरं गॅप टाकलं कि अवघड हुतय सगळं
काय माहित आता तिज तिला माहिती काय म्हणत्या अस
सगळंच मग वर्ष वाया जात
नको म्हणाल्यात वाढत ग घरातली पण बहुतेक
आणि परत सीएटी ला डबल पैसे आता एवढं पुढच्या वर्षी आणि किती बस्त्यात सीईटीच्या फॉर्मला काय माहिती? ते आता त्यांचं काय ठरलंय त्यांच्या मतावर त्यासनी माहिती सोड खरं
तेच की होय किंवा मग ते कुठलं तर क्लासेस वगैरे करणार आहे म्हणत्या कोर्सच
करल मग करुन चहा वाजे
तेचकि मते करून डेरे ते कोर्स करून जरी केली ति ज तिला जॉब मिळते मग
होय मिळेल पण जॉब तिला तस पण मिळेला
आणि तिचं कस त्याची बहिणी पण आहेत तिथ आहेत ना तिच्या सक्की बहिण आहेत ा त्यामुळे त्याच्या हना पण त्याला मिळू शकतो
आता त्याची काकी जॉबला कॉलेज वर शिकवाय म्हवर त्यांनी माहिती काता सांगितलं असणार कि तिला सऊऊऊ
ह्यूम
असं पण असते आता मेन कॉलेज वरच आहेत म्हणल्यावर ते नाही काय पण कसं पण आता आपणच बघया असं कसं काय काय करायचं काय काय नाही बघायचं
बघूया
हम्म आणि झालं काय टायमिंग किती वाजले
अ अजून एक अर्धा मिनट आहे
हायवे आता बुघ्या संध्याकाळी घरात आल्यावर आता परत
हा चालत
हम्म े राणी काय
अर गाण आहे गाण आहे बघ होय होय आलाआलंय